लो.
हा बोला येतोय ना आवाज?
हो येतो.
तुमचं झालं क नाही जेवण पाणी?
हो झालं तुमचं?
नाही अजून आत्ता करायचं मिस्टरांची वाट बघत बसली.
हा हा.
हम.
काय चालाय मगं आणि?
काय नाही बघा आता सध्या तर निवांत आहे तुमचं काय काय?
निवांत आहे मी पण आता
हम्म कॉलेज वगैरे?
हो कॉलेजला जात. त्या
हम्. आज गेला नाही मग?
नाही गेले.
हा हा हा तुम्ही पण आता न्यू स्टार्टच केलंय का हे करायला?
काय बोलायचं तू?
हे आता न्यूज स्टार्ट केलं का तुम्ही पण करायला?
हो तिनच केलंय माझ्या बहिणीन केलत त्याच्यानंतर मी करायला लागले.
हा हा मी पण आता कालपासूनच करायला लागले माझे पण तीनच कॉल झालेत आता.
सव्वीस तारखेचा काहीतरी अधिक करायचं आहे.
सव्वीस तारखेच्या आधी करायचं.
हो भरपूर लवकर केले. कधी पूर्ण व्हायचं माहित हॅलो
आज आज तेवीस तारीख आहे.
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
आवाज येत नाही का?
येतोय तुम्हाला?
हो येतं की
हा तेच म्हटलं आज तेवीस तारखे दोन दिवस राहिले आता.
आज ते सव्वीस तारीख कॅरेंट करायचं आहे नाही ते ब्लॉक करतात त्या
हम्म हम्म हम्म करायला पाहिजे तर. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड तुम्ही ग्रुपमध्ये ऍड आहे ना व्हॉट्सअपच्या
हो एक आहे.
मला नाही दिसतच नाही आहे ग्रुप म्हणजे आता माझे मी दिसते एका ग्रुपमध्ये ऍड.
ग्रुप मध्ये आहे.
हा
मग तुम्हाला नंबर कसा नंबर आहे कि तुमच्या ग्रुप मध्ये नंबर आहे कि
नाही मला दिसतच नाहीये म्हणजे मी ऍडच झालेली नाही अजून ग्रुपमध्ये मला तेच कळ हाच हाच नंबर आहे माझा सेव्हन थ्री. सेव्हन एट टू झिरो नाईन सेव्हन थ्री डबल सेवन थ्री आहे बघा.
डबल
सेवन थ्री
नाही नाही दिसत.
मग मग तुम्हाला माझा नंबर कसा भेटला.
अ ह्याच्याच मधून ग्रुपमधून.
कोणत्या?
लोकवान नाही क्या बदल
हा मग तेच म्हणते त्यात माझं मला ऍड केलेलं नाही आहे अजून तेच म्हटलं माझा नंबर
मी विडे पाठवते सोड तुम्हाला
हा हा चालेल चालेल
पिढ पाठवल्या होतय ग्रुप मध्ये आज
हा हा हा चाले मगा नाही का
सध
तुमच्या तिकडे पाऊस
हो आहे वातावरण तरी झालेलं आहे.
ह हा.
तिकड
इिकडे पण आहे आज उघडलाय जरा मग अशी थोडा पडलेला आता काय नाहीय जास्त
हम्म हम्म काय कराय जात नाही का तुम्ही
नाही आमचं हॉटेल आहे स्वतःच मग तिथेच असते मी पण आता सध्या थोडे दिवस बंद केलंय ते त्यामुळे आता घरीच असते हम्म हॉटेल आहे
म्हणजे असं मोठं हॉटेल आहे का म्हणजे आपलं आहे
हा छोटच वडा म्हणजे असत जेवण वगैरे असतं पण जास्ती मोठं नाही छोटंच आहे
इथेच इथेच गावातच आहे
हम हम
हम्म बाकी तू काय मग घरातच असताय तुम्ही
हो कॉलेज करते घरातली काम वरायची हे काम आहे आता ते करत असायचं
मममी पपा
अ वडील का्या शेती करतात मम्मी पण शेती करते
हा हा हा
तुव सगळे घरातच असतात म मी बाहेर बांधला जाते दुसऱ्यांच्या बाबा कधीतरी गाय विकतात मग वेपार वपार करतात
अच्छा अच्छ चांगलं आहे मग हॅलो येत येते नाहीकल
इचरगंजीला होते का आम्हाला
हां हां अच्छा अच्छा
तुमची नस् काय करतात
माझे मिसळी इव्हेंट मॅनेजमेंट करतात
हा हा फॅमिली फॅमिलीमध्येध्ये कोण कोण आहात तुम्ही
हा फॅमिलीमध्ये मी ज म्हणजे मिस्टर मुलगी सासू आणि आजजू सासू आजज नाव
आजच स असू
हा, आजी सासू म्हणजे सासूची सासू
ते हे.
हा, असे पाच जण आहे, सासरे नाही सासरे आता, म्हणजे माझं लग्न झाल्यावर म्हणजे, म्हणजी मुलगी झाल्या न तर एक वर्षात वारले, म्हणजे त्यांना तीन वर्ष झालेत वारून.
हां हां.
हम्म! अक्सिडेंट झालता त्यांचा त्यामुळे मग ते होते, ऍक्सिडेंट झाल्या झाल्या पण काही झालं नव्हत प्रॉब्लेम, पण परत त्रास सुरू झाला त्यांना, त्याच्यानंतर मग त्यांनी ऍक्सिडेंट झाल्यानंतर एक पंधरा वीस दिवस मग एक्सपायर झाले.
हा हा.
हम.
मग तिकडे तुमचकडे अस वातावरण म्हणजे वातावरण हे नाही कायं काय बघण्यासारख
इकडे?
हा
बघण्यासारखं भरपूर आहे तस सांगलीत. मीच अजून कुठं फिरले नाही जास्त. चांगलं म्हटलं तर, आमच्या तिथे फेमस म्हटलं तरी एक गणपती मंदिर आहे. सांगलीचं, परत दंडो हिल्स वगैरे आहे, भरपूर अशा जागा आहेत, पण मीच मुळात फिरले नाही हाय, नरसोबाचीवाडी आहे.
नरसोबाची
येताय काय, मग तुमच्या तिकडन जवळच आहे ते
हम्म! बघ आहे भरपूर लांब
हां हां हां. आमच्या तिथे बघण्यासारखं भरपूर आहे, पण मुळात म्हणजे मीच जास्त कुठेे जात नाही, त्यामुळे मला पण एवढं माहत नाही. आम्ही जास्त करून सांगलीत सांगलीतच फिरायचं कधी, गणपती मंदिरला गेले तर गेले असं
बाहेर
आवाज कट व्हायलायं तुमचा, हां बोला आता.
बाहेर फिराय जायचं म्हटलं, बाहेर फिरल्याशिवाय कायं समजणार आहे कायं
बाहेर फिरायला म्हणजे कळालं नाही.
काय झालं?
काय मलाच समजलं नाही, काय म्हटलां तुम्ही?
बाहेर एकचवातावरण बघण्यापेक्षा बाहेर इकडेतिकडे जायचं आहे म्हणलं.
हां, ते आता कसायं हेंच मॅनेजमेंटअसल्यामुळे ना सीझन चालूअसलं की आम्हाला त्यांना घरीयायला सुद्धा वेळ नसतो, मग आम्हाला कधी भेटलाच आम्ही मूवी वगैरे ला जाऊन येतो मग निवांत म आता मिस्टर गेलते फिरायला. बालाजीला गेलते, बालाजीतून बालाजीला फिरून मग उटी, उटी तंमिळनाडू केरळ, ते सगळं फिरून आले. मगआता नेक्स्ट टाइम आम्ही जाणार अस, ते फ्रेंड- फ्रेंड्स गेलतेना सगळे.
हां हं.
फ्रेंड म्हणजे त्यांच्या मावस भावाने गाडी घेतलेली, मग ति गाडी त्यांनी कायतर बोललेले वाटतं, बालाजीला घेऊन येणार मग ते सोबत गेलतेत त्यांच्या. असं ते फिरून आले म्. बाकी आम्ही कुठे जात बसत नाही, गेलो तर मग मुव्ही बघणे आणि येणे घरी.
ह्म ह्म.
आता मुलगी लहान असल्यामुळ, म्हणजे आम्ही जास्त कुठं जातं नाही, आता झालीय ति तशी मोठी. आता इथून पुढे फिरायचं मग, ह्म.
आईचे त्यांचे शेर काय नाहीच ना.
हां तेच.
ह्म ह्म.
तशी दमवत वगैरे नाही ती निवांत असते, आता आम्ही मुव्ही बघायला गेलो की आमच्यासोबत ती मूवी मध्ये गुंग असते. मला वाटते, ती सात-सात आठ महिन्याची असल्यापासुन आम्ही मुवीला जातो, तिला घेऊन. तिचा तसा काही प्रॉब्लेम नाई, कुठे दमवत वगैरे नही मम्मीकडे गेलं त मला निवांत राहून देते, तिचं काही टेन्शन नसत.
तसच पाहिजे, नाही ज रग रग रग आपल्याला पण राहू देत नही. आणि आपण पण राहत नाई.
हं. आम्ही कोल्हापूरलाच येणार होतो, मागच्या वेळे म्हणजे वन टू डे स्टे साठी, असं निवांत रिसॉर्ट वगैरे बुक करून, राहणार होतो. पण परत ह्यांना अचानक ऑर्डर आल्या, त्यामुळे मग आम्ही कॅन्सलच केलं सगळंच.
हो कोल्हापुरात पण भरपूर आहे, कधी आला नाही काय कोल्हापूरात?
कोल्हापूरला, म्हणजे मी मम्मी पप्पां श, मम्मी सोबतच आलते, एकदा आदमापूरला.
अदमापूरला बघितले वय?
हम्म, आदमापूरला आता मला वाटतं एक सात आठ महिने झाले असेल मि येऊन गेले, नाही त कोल्हापूरला पण जास्त येत नाही, माझी मावशी आहे कोल्हापूरमध्ये राहायला. म परवा आलते, मी माग च्या, दोन महिन्या पाठी मागे फक्त तिच्या घरी-घरी आले, सकाळी उठून मग आम्ही लग्नाला जाणार होतो. म उठुन मग लग्नाला गेलो एवढंच.
न तिथ जाचला का नाही आंबाबाईला, ज्योतिबा?
ह्म ज्योतिबाला गेलोय, म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी मी आणि माझे मिस्टर गेलतो एकदा.
लग्नाच्या आधी?
हम्म लग्नाच्या आधी.
लव मॅरेज आहे का तुमच?
ते एक असतेच, लव्ह मॅरेज हां आई वडील येतात, वडील आता वडील पण एक्सपायर झालेत, माझे वर्ष झाले.
हां हं
आई आहेत, आई आहे, भाऊ आहे
भावाच लग्न झालंय का?
नाही अजून आता बघायचं चालू होतं त्याचं वर्षाच्या आत करायचं होतं पण काय आता मुलगी भेटली नाही माझ्यापेक्षा मोठा आहे भाऊ त्याच पण ट्रान्सपोर्टचा चा बिजनेस आहे.
तुमचे वय किती आहे
अं
तुमचं वय किती आहे म्हणलं
माझं तेवीस आहे.
हा हा
चाल ते परत कॉल करूया.
बर
हा